ला ताई.
हा म्हटलं. लागते की नाही, लागते शंभर ोकाय भती
रेंजचा प्रॉब्लेम दिसते जसा.
अ. नाही आहे रेंज.
हा मलाच वाटलं ते गोलगोल हे झायला. म्हटलं कारण अजूनही रेंजचा प्रॉब्लेम झाला का? चालू
हा मलाही तसंच वाटलं पहिले.
हा ते गोलल्स आलं तर नाही. म्हटलं झाला वाटत. रेंजच्या रेंजचा प्रॉब्लेम चालू की अकराच्या पुढे टाइम काल गेला तर तसचं झालं.
हाव काय?
हा.
नई आता. सध्या चालू आहे.
हा..
तुमचा गट कोण्या? ग्रामसंघाला जोडलाय.
आमचा ग्रामसंघात प्रभात, प्रभ, याचा आहे ना ग्राम संंघ. ह्याच मले लक्ष नाव इथे, येऊन नई राहियला तर सध्ये.
नई काय? जीवनज्योती, प्रभात संघात जोडलेलं असेल ना.
हा. हो. हो हो.. प्रभात संघालेच हाय जोडेल.
हा. ना. तर ग्रामसंघाचं नाव नई माहित तुम्हाला.
हा. म्हणजे सध्या आज आठवणच, नई लई दिसात मिटिंगच नई घेतली तिच्यातच. सध्या काही आठवण येऊन नई राहिलं. मला तस माहितीये. पण, आठवणच नई येऊ राहिलं.
गटात कोण? आहे तुम्ही. अध्यक्ष? की सदस्य?
नई दीक्षाने गटात, मला उन्नती गट आहे.
अध्यक्ष मग मिटिंगले येत नसता का तुम्ही?
इथं हा मीटिंगले येत असतो, पण आता लई दिवस झाले समजा की मीटिंग घेतलीच नईये गावात प्रभात संघाची मिटिंगच, नई झाली समजा ग्राम संंघाची.
हम्म हम्म, नई प्रभात संघाची मागच्या महिन्यात झाली होती ना?
हाव काय? मग, मी नशीन घरी.
ये पांडेबाई सांगत नई का? तुम्हाले मिीटिंग हाय म्हणून.
नई आमची इथे, सीमाताईच सांगतात. एका मीटिंगचं.
सीमा खंडेराव.
हा सीमा खंडेराव, ते पांडेन बाई नई आमची इथं इकडे सीमा खंडेरावयेत ना ते तेच. ताईच सांगत्यात आम्हाला सगळं.
बरं. आता मी प्रभात संघाची मीटिंग असली, की कॉल करीन तुम्हाला.
बर. बरं. करते कॉल.
हा. तुम्ही याच ग्रामसंघाच लोन वगैरे काढलेलं नई का? मग
ग्राम संंघाचे लोन, साठी तीने फाईल तयार करेले. मी आता ते लागेल, हाय की नई ये काय? मालूम.
फाईल कराय. पुरतं तयार करायचं कामच नाहीय. त्याल ठराव द्या लागते. फक्त ग्रामसंघात, प्रभात संघात.
ते तिकून समजा, वरून म्हणत का? हे पाहिजे त्याच्यासाठी समजा ये. ते की नाही भेटते नाही भेटत लोन.
भेटते ना सगळ्यांनाच भेटत असते, ते मी ती अ हे. मे. अ. ठराव द्याव लागते, प्रभात संघात फक्त.
हम्म..
आम्हाला सी आयएफ पाहिजे म्हणून तुमच्या ग्रामसंघाची मीटिंग होत असते ना?
हो. हो.
त्या मीटिंगमध्येच. ठराव घ्याव लागते की, आम्हास सी, आय. एफ. पाहिजे म्हणून. त्या तो ठराव इथं प्रभात संघात लिपिके जवळ द्या लागते. अध्यक्ष जवळ द्या लागते.
हा. हा.
नंतर मंग, आता आमच्या इथं तर समजा. सतरा लाखाच लोन उचलण झालं. ग्राम संघाचं.
सतरा लाखाच लोन उचलन झालं का?
मग काय तर का आम्ही दरवर्षी काढतोय अन् भरतोय दरवर्षी.
हाव. काय? तुमचा गट कोणता? हाय ताई.
आमचा आदिशक्ती गट आहे. क्रांतिज्योती ग्रामसंघ आहे.
हा.
आणि प्रभात ज्योत, प्रभात जीवन ज्योत. ती. प्रभात संघ आहे. हाव. अध्यक्ष हाय आणि ग्राम संंघाची लिपिका आहे. मी.
हा काय?
आणि ह्या सगळ्या ग्रामसंघ आपले याची ऑडिटर पण मीच आहे.
या पूर्ण ग्रामसंंघाचे?
हा ऑडिटर. आता आपली इंगोले मॅडम आहेत ना.
हा हा हा.
इंगोली मॅडम आणि मीच काम करते दोघी जणी ऑडिटर मिळून.
हा हा.
पण त्या मी कसं बाहेरगावचं काम करत नाही, मी फक्त गावातलंच काम करते.
हा काय? इंगुल मॅडम हिवरखेडच्या.
हा हा त्यांच्यासोबतच माझं आमची दोघीचीच टीम आहे समजा. इंगोले मॅडम आणि मी. पण मी बाहेरगावचं करत नाही, मग त्या बाहेरगावचे कामं करतात.
हा काय.
हम्म. ऑडिटरचं काम म्हणजे मी सहसा करूनच नाही राहिली, कारण हे घरचे होत नाही ना एवढं.
त्या मॅडमचं कसं आहे आता मुलगा नोकरीवर आहे, घरी इतकी फॅमिलीने आमच कुटुंब आहे मो
हा.
आणि तिघा भावांचं कुटुंब आहे.
हा.
त्यामुळे घरातले काम वगैरे करणं, ते ऑडिटचे काम करणं ते जमत नाही इतके.
नाही इतकं नाही जमत.
अ त्यामुळे मी करूनच नाही राहीले ते ऑडिटची कामं.
हा, पण तुम्हाला पेमेंट गिमेंट असतील ना त्याच चालू?
अ त्याचं पेमेंट म्हणजे ऑडिट काढलं तर मिळते. आता त्या मागच्य त्यावेळेस झालं होतं माझं सात हजार.
हा म्हणजे ते महिन्याच्या महिन्या होते की काय?
नाही वर्षातून ऑडिट काढाला लागते न.
हा हा.
वार्षिक अ ऑडिट असते त्याच्यातून पर्सेंटेज असतात मग.
हा काय?
हम्म, तर मग जेवढ्या ग्रामसंघाच काढलं त्याच्यावर पेमेंट राहते.
हम्म हम्म.
तर मागच्या वर्षी काढलं होतं मी पाच सहा याचं. इंगोली मॅडमनीच काढलं जास्त याच.
हा हा.
म्हणजे ते वारखेड हि वरखेड तिकडची सगळ्याची काढतात चांगलवाडी वगैरे.
हा हा.
हा हा. मी तिकडे बाहेरगावला जातच नाही. मी फक्त गावातले हेच करू लागले चांगलवाडीच आणि सोंदळ्याचं एक काढला तर अ या पांडे मॅडमचा. त्यांचा काढला होता एका गटाचं ऑडिट, त्याच्यान मग माझे सातच हजार झाले होते.
हो काय?
बाकीच पेमेंट त्यांचच झालं होत मग सगळं, हम्म. या आता एखाद्या वेळेस प्य प्र प्रभात संघाच्या मीटिंगला आले की होते ओळख.
हा हा, प्रभास संघाच्या मीटिंगला येतात, सीमाताई संघ याय लागेल.
हा कारण अध्यक्ष सचिव, अध्यक्ष सचिवच असतात ना त्या मिटी-मिटिंगच्यासाठी.
हो हो.
हम्म. कसं महिला येतच नाही त्या मिटिंगला हे सीआरपी येतात फक्त.
सीआरपीचे येतात महिला येतच नाही.
नाही पण गटाचे अध्यक्ष सचिव पाहिजे त्याला मिटिंगले.
हाव खरं पाहिजे.
कारण त्याच्या मीटिंगमध्ये जे सर लोक माहिती सांगतात. ते बाकीच्या मग गटातल्या स-सदस्यांना सांगितले जाते ना.
हाव हाव.
आता पुढच्या वेळेस मिटिंग झाली की मी स्वतःच करतो मग तुम्हाला फोन.
हो कर जा मला कॉल.
हाव.
मग ते लोन हम्म काय म्हटलं ते हा बोला ना. तुम्ही काय म्हणता त्यासनी म्हणा.
शीतल पण लिपीक हाय ना याची गटाची.
ओतनार आहे?
हा लिपिका आहे ती ग्रामसंघाची, तर तेले अजून लोन उचललं नाही त्याच्या ग्रामसंघांन.
नाही काय.
नाही पांडेबाई ठरावही देऊन नाही राहिला आणि काहीच नाही.
हा..
त्याले म्हटलं ठराव द्या म्हणजे लिपिकेचं मानधन सुरु होते मग.
हो हो. मग ते लिपकेले मान, हम्म.
लिपिकेचं बाराशे रुपये महिन्याचं असते.
हा हा.
पण ते तिचं मानधन काहीच नाही निघून राहिलं ना, मग ठराव नाही दिला तर.
हा मग ठराव द्यायला पाहिजे ते ना.
मग काय तर कर्ज व्यवहारच नाही झाला, तर पेमेंट कसं निघणार आहे.
कर्ज व्यवहार दाखवाव लागते ना पहिले?
हा मग प्रभास संघातून तुम्ही कर्जच नाही उचललं, तर कसं काय आहे तुमचं हे वाढील?
हा. बरोबर आहे.
आता. आमच्या ग्रामसंघातच एक लाखाच्या वर व्याज झालं फक्त जमा
एका लाखाच्या वर व्याजच झालं जमा आहे ना?
मग प्रॉफिटमध्ये असते ना, पण बाईले हे समजतच नाही गोष्ट.
आता ते कसं सगळे कोते आता हे गटातनं जसे काढाले असतात ते काही या यांच टेन्शन घेत नाहीत मग ते‌.
नाही ना, मग या सीआरपीन पूर्ण माहिती द्यायला पाहिजे ना गटायले.
माहिती दिल्यानंतरही ऐकत नाहीत. ना बाय कसं होते? ना पहिलेच गट उचलेल असता.
आता गटही उचलले तरी ग्रामसंघांच कर्ज कसं आता दीड लाखाचं काम अस त्यात आपलं एकदम होते काय?
नाही एकदम होत नाही.
मग ग्रामसंघाचं कर्ज दीड लाख, आता दीड लाखाची पहिले साठ हजाराची प्रोसिजर होती.
हा.
आता दीड लाखाचा लोन भेटते. तर दीड लाखात कसं? एकदम काम होऊन जाते. ते कसं दोन महिले मिळूनही उचललं सर पंच्याहत्तर पंच्याहत्तर तरी पुरते न.
हो तरी पुरते, मग त्याच समजा काय फरक महिन्याच काय पडते ते?
महिन्याच एक टक्का व्याज आहे, मग जसं भरसान तुम्ही समजा आता दहा हजाराची किस्त भरली
हा.
तर पहिली दहा हजाराची किस्त आणि मुद्दल समजा पंधराशे रुपये पहिले दीड लाखाचं‌. ‌
हा हा.
आणि जेवढं आपण दहा हजार भरलं तेवढं व्याज शंभर रुपये कमी होऊन जाते मग. चौदाशे पुढच्या आले. हा जेवढं मुद्दल भरसाल तेवढं व्याज कमी कमी होत जाते.
आणि समजा असं आपण महिन्याच्या याच्या यान भरलं नाही ना आपले समजा पीक काच्या द्वारे भरले समजा की आता सहा तीन महिन्यातून चार महिन्यातून पिकाला विचार भरू तर ते चालते.
तसं चालते पण ते मग ठराव द्याव लागते पहिले तस की बा आम्ही असं भरणार आहे तस मग व्याज ह नेहमी भराय लागते महिन्याच्या महिन्या
हा महिन्याच्या महिन्या व्याज चालू आणि जसं आम्ही त्या पिक याच्यावर भरू पैश तर एक क ए खट्टा समजा वीस हजार म्हणा
हा मग आता ते कसं आम्ही आमच्या गटात ठराव घेतो तसं तेले सांगून देतो की बाबा तीन महिन्या आम्ही एकत
हम् हम्.
ते तस सगळ्यांनी मंजूर झालं पाहिजे.
हा हा ते दहा जणीची सहमती असली पाहिजे तिच्यात
हा त्याची सहमती पाहिजे प्रभ हे प्रभास संघाच्या अध्यक्षाची समजा त्याच्यात संहमती पाहिजे.
हा.
त्याच्याशिवाय नाही होत आता आमच्या हेच्यात खूप जण गट आहेत तसे तर मग आम्ही ठराव घेतो. सांगून देत ग व्याजभरात जा. आणि एकखट्् ट्या रक्कम भरा मग स सत्तर सत्तर हजार एकखट््ट्या भरतात बाया.
हा ना आणि ते ठोक काम होते ना समजा त्यांना.
मग काय आता पिकाच याच्यावर समजा आपलं शेतीच्या भरोश्यावरच काम आहे ना?
ह शेतीच्या भरोशावर आपण तसं समजा बरू नाही शकत.
हा मग एकखट्या पिकाची रक्कम आली तरच आपण वीस हजार तीस हजार कटा भरू शकतो. तर चालतेय ना तसंही समजा ठराव घ्याव लागते फक्त गटाचा.
गटा गटाचा ठराव घ्यावे लागते त्याच्यासाठी.
हा जर आप समजा आता मा एखाद्या वेळेस एखाद्या महिन्यात नाही भरल्या गेली तर मग आपण व्याजच भरतो मग दुसर महिन्यात शिल्लक भरून टाकतो. आहेत तसेही गट आहेत आमचे काही काही
हा.
तस सहसा आम्ही देतच नाही इतकं सहा सहा महिने कारण मग मधात जर दुसऱ्या महिलेला लागली समजा रक्कम
हा.
तर मग पण चेक पडते.
हो हो बरोबर आहे.
हम. मीटिंगला या तुम्ही मीटिंगला आले की सविस्तर समजते.
हो हो आता पुढच्या वेळेस येणार ना मीटिंगले?
हा ठीक आहे झाले दहा मिनिटातही नंतर बोलू हा.
आता मी करणार तुम्हाला परत कॉल.
होव.
हा.